हॅलो!
हा बोोलला ना मजेत तुम्ही.
मजेत, मजेत आताच सध्या हो आवरून झालं सगळं.
हा.
शाळा सुरू झाल्या आता परत.
तेच ना मग त्याच्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळंच लवकर करावं लागतं.
हो तेच ना.
मुलांना लवकर जेव घरून झोपवते.
बरबर आहे.
हम्म.
तेच काही नाही सुट्ट्यांमध्ये आता गावाला जाऊन आलो. तर तेच ह मुल.
का?
अ नाही जवळच आहे. तसं पण आधी करायची प्रवास खूप आ आता नाही आता जवळ आली तर आता एवढा प्रवास नाही होत.
हा, हा, हा मग पहिले कसं ट्रेननी की बाय कार वगैरे, बाय बस.
ट्रेन नच राहायचं कारण की तेव्हा विमानाने वगैरे.
हो, हो, हो, हो, हो लांब होतय का म्हणजे जास्त. म महाराष्ट्राचे बाहेर होते का.
हो हो महाराष्ट्राच्या बाहेर होती कर्नाटकामध्ये ह मग तिथून यायचं, जायचं म्हणजे सगळीच तयारी करावी लागायची. तिकीट सुद्धा दोन दोन महिने, आधी तीन तीन महिने आधी काढावे लागायचे.
हा हा आणि कि. किती दिवस होते कर्नाटकमध्येध्ये.
मी जवळजवळ सतरा वर्ष होती.
बापरे म भरपूर तिकड. तुम्ही लँग्वेज वगैरे सगळं शिकून गेय असेल.
नाही प्रयत्न- प्रयत्न केले ते शिकायचे, पण नाही शिकता आलं. म्हणजे थोडं -थोडं ये समजतं, हो थोडं -थोड ये फक्त समजत पण अ असं आपल्यासारखं नाही बोलता येत.
हम्म -हम्,
आपली भाषा कशी ते लोक पटकन शिकतात, अं आप सोपी ये हिंदी थोडस सेम ये असं त्यांच म्हणजे वाचता पण येत नाही आपल्याला, इतकं अवघड असत.
ते सगळं लिपी वगैरे सगळं ते वेगळंच असेल ना?
हो- हो आणि मग मुलांना पण होतं शाळेत ते कंपल्सरी ती भाषा हा त्यांना येते. म्हणजे त्यांना वाचता येतं थोडसं हळू-हळू बोलत नाही येत पाहिजे तसं.
हा मग खेळताना वगैरे बाहेर मुलांसोबत
नाही ते इंग्लिशच तिथे इंग्लिशच चालते, हा हिंदी पण नाही चालत तिथे.
हा -हा मी ऐकलंय साऊथ इंडिया मध्ये त्या लोकांना हिंदी पेक्षा
हो इंग्लिश, इंग्लिश जास्त येत, त्यांना मराठी पण नव्हतं येतं, आता ते आले परत महाराष्ट्रात तर थोडे- थोडे शिकतायात आता.
हा -हा चांगलंय पण मग इंग्लिशचा बेस चांगला झालेला असेल एकदम.
हा -हा, ते तो आहे पण माझं होतं की मात मातृभाषा पण यायला पाहिजे तुम्हाला थोडीशी.
नाही -नाही ती त आलीच पाहिजे, आणि ती येऊन जाईल आता. सोपेच आहे आपण तुम्ही घरात बोलतचः असाल ना त्यांच्यासोबत? नही-नही हम्म, पण मग अभ्यासाच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, एक ऍडव्हनटेज आहे त्यांच्याकडे म्हणजे कन्फिडेंटली बोलता येईल, आणि भरपूर आशे आहे जॉब किंवा म्हणजे मोठ्या- मोठ्या पोस्टसाठी ना तुमच्या मार्कांनपेक्षा ना तुमचं लँग्वेज कम्युनिकेशन कॉन्फिडन्स् तेच बघितलं जात.
बरोबर ये.
हम्म, ते एक तुम्हाला फायदा होईल म्हणजे तिकडे राहिल्याचा.
हो ते आहे. आन् तिथे तथे सगळंच गोष्टीचं म्हणजे फरक पडायच भाज्या मिळण्यापासून सगळ्या आपण म्हणतो की हा, हा अं, हा आणि लांब इतकं की वर्षातून एकदाच येणं व्हायचं माझं.
हम्म, आणि म तिकडे वेगळं -वेगळं ये का काही असं आपल्या इथे वेगळे पिकं घेतात असं तिकडं?
हो थोडे वेगळे आणि तिथे लाल माती जास्त आहे, काळी नाही ये आपली'' आणि दगड जास्त आहे, आपण म्हणतो म्हणजे डोंगर सुद्धा दगडांचे ये ते अशे मातीचे नही ये, तर फरक पडतो हो
हा पालेभाज्या वगैरे कमी असतील ना?
हा कमी आणि म्हणजे ते तर खूपच असं म्हणजे आपण म्हणतो ते सांबारला वापरतात ना तर तेे पक्व झालेले असतात बऱ्यापैकी, भेंडी पण अशी कडक भेंडी किंवा वांगे अशे कडक वांगे, हा तर ते त्यांना कसं चालतं की
जे आपण फेकून देतो ते- ते तसं वापरता.
ते कारण की त्यांना शिजवायचंय ना ते सांबार मध्ये त त्यांना थोडं चालतं ते. म पक्व झालेलं आपल्यासारखं एवढ्या कोवळ्या भाज्या नाही खात लोक.
हो.
आणि मग बाहेर पण असं आपल्याला पटकन पोळी वगैरे नाही मिळत किंवा मिळते मैद्याची असते आणि श कि ते लोकं ते इडली डोसा, ते सांबार राईस तेच असतं त्यांचं.
हा, मग तुम्हाला म्हणजे खावं लागतं असेल बाहेर गेलं तेच.
हा तेच- तेच भात वगैरे, असं दही-भात त्यांचा असतो. किंवा सांबार वगैरे हो.
मग तुम्हाला आवडत होत का, की आपलंच आवडतं?
नाही आपलंच आवडत, ते कसं एकदा खाऊ शक तो. पण पोट नाही भरत त्याच्याने म्हणजे दोन टाईम किंवा तीन टाईम नाही खाऊ शकत ते, तर आपल्याला आपली भाजी पण
आपण पण घरी इडली केली तर आपण ती, एक किंवा दोन टाईम म्हणजे स सकाळी केली, तर दुपारी खाऊ शकतो पण संध्याकाळी ती खाऊ शकत नाही. आपल्याला वाटतच की आपली भाजीपोळी करू किंवा निदान खिचडी भात तरी करू किंवा काही असं, आपला पदार्थ
हो, त्यांच असं आहे की त्यांच सांबार बनवून ठेवता, आणि इडली स काळ संध्याकाळ गरम करतात ते, आणि म्हणजे तिनी टाईम ती इडली वगैरेच खाता, डोसा किंवा इडली ते कस काय खात माहीत नयी फक्त सांबारमध्ये वेगवेगळं बनवतात पद्धतीचं ते पण, त्यांचं इडली ठरलेली असते किंवा भात ठरलेला असतो. पोळ्या म्हणजे पोळ्या ते म्हणतात की आम्हाला जड पडतात असं असयं. त्यांना, म्हणजे त्यांना सवय नसते ना खायची. हम्म.
पणापासून ते तेच खात आले, त्याच्यामुळे त्यांना कंटाळा पण येत नसेल.
हां, तेच ते भात आणि
पोळी भाजीची सवय
हां, म्हणजे भात आपण दो, हो दोन्ही टाईम नाही खाऊ शकत असं. आणि फक्त भातचं नाही खाऊ शकत ना, तस त्यांना ती तशी सवय हेय.
हम्म. तेच पाहता काय सगळीकडे मारा, महाराज जरी म्हटला पण तरी वेगळ्या- वेगळ्या पद्धती, वेगळ्या- वेगळ सगळं हाय. आणि लोक कशे तिथले?
लोक चांगले आहेत, म्हणजे लोक तर आम्हाला आवडले असं काही तेवढा ही, प्रॉब्लेम नव्हता, फक्त आपलं भाषा समजत नाही, जसं कामवाल्या बाईला भाषा नव्हती येत, तिला थोडं -थोडं इंग्लिशच यायचं. मग ते तिला समजवायचं सगळ्या गोष्टी कशा ते वार सुद्धा बुधवार, गुरुवार नाही समजत त्यांना असं, किंवा तारीख नव्ह- समजत काही बोलताना, वेळ नव्हता समजत, ते खूप म, मला त्यांना सांगायचं म्हणजे खूप अवघड व्हायचं किंवा असं दुकानदाराकडे गेलो, काही त, मग नाही ती भाषा समजायची किंवा हिंदीत याला काय म्हणतात. हिंदी सुुद्धा आपल्याला क, कधी-कधी बऱ्याचश्या गोष्टींचे नाव माहित नसतात ना. तर ते काय सांगायचं ब असं हम्म.
आणि आता कसे ते आलयं ते ट्रान्सलेटर.
हो, हो नाही काहीच नव्हतं तेव्हा, फोन पण एकदम म्हणजे तेंव्हा नुकतीच सुरू झाले. होते. मोबाईल वगैरे असं, हो एखादा. थोड अवघड होत आणि इकडची आठवण येई- नाही म्हंटलं तरी आपलं खाण्याची किंवा काय आता मला तिथे- वडापाव नव्हता मिळत किंवा पाणीपुरी नव्हती मिळत, पाहिजे तशी-
ते काय आणि असं होत की- आपण जे ज्या गोष्टीपासून दूर असतो ना, आपल्याला त्याच गोष्टीची जास्त आठवण येते. -
हो बरोबर आहे. -
हम्म हम्म हम्म- म्हणजे आता एखादा दिवस तुम्ही इथे आलेय आणि तुम्हाला रोज दिसली तरी खाऊशी वाटणार नाही किंवा घेऊशी वाटणार- वाटणार नाही तेच तुम्ही तिकडे असालं तेव्हा तुम्हाला त्या तीच गोष्ट-
हो हो आहे जसं शेपू मिळायची नाही तिथे- ते एकदम छोटी असं मिळायची मग शेपू खायची खूप इच्छा व्हायची, अरे शेपू नाही इथे- म्हणजे ते इथे कसं लगेच मिळून जात. -
हां हो हो आणि ताजी ताजी भेटते परत. -
हां ताजी भेटते तेचं -
ते तर आहे म्हणजे जसं आउट ऑफ कंट्रीच राहतात - त्याच पण-
हो हो तसचं होतं हो सेम तसचं फक्त म्हणायला- आपण म्हणतो की भारतात होतो हा पण असचं - जायला यायला म्हणजे मग वर्षातून एकदा किंवा- भाषा येत नाही किंवा सगळ्याचं गोष्टीचा आपण म्हणतो चॅलेंजस होते. -
मग आई वडील वगैरे तिकडे नेल होता की नाही तुम्ही त्यांना-
हो हो आले होते ना ते बऱ्याच वेळा मग मग त्यांचाही विमान प्रवास झाला माझ्या- मुळे ते यायचे ते विमानानेचं यायचे जेव्हा पण यायचे तेव्हा हा- त्या निमित्ताने त्यांचंही झालं. -
चांगलंय मग. तुम्ही म्हणजे त्यांना, त्यांचं पण बघणं-फिरणं झालं असेल तिकडे ड कर्नाटक साईड, ते हंपी वगैरे तिकडच आहे का? हा.. हा. काय ते हंपीला? असं मी आ त्याचे जास्त करून, मी बघते त्याचे रील्स वगैरे.
हा काही नाही, मंदिरं वगैरे किंवा जुनं स्ट्रक्चर आहे. ते जुन्या टाईपने बन साऊथ तर तेचं आहे ना? की जुन्या स्ट्रक्चरचे मंदिरं आहेत आणि त्यांचे मंदिर अक्चूली सुंदर असतात खूप, अं.. आप पण म्हणतो बाहेरून खूप अं.. असं, ये डिझाईन केलेली असते. ते दगडात किंवा काय, हं.. हं तर आणि, हो आणि जुने मंदिरं आहेत खूप. आहे, तिथे साऊथ मध्ये.
आणि, देव पण असे काही वेगळे आहे? काही नाव वगैरे?
हो, नाही काही काही जसे कार्तिक स्वामी तिथे जास्त आहे. आपल्याकडे गणपती, तिथे गणपती जास्त नाहीये. किंवा बालाजी च आहे मंदिर, विष्णूचे आहेत खूप असे. हा, थोडे नावं काही काही वेगळे, आयप्पा स्वामीचे आहे. असे आहेत त्यांचे. अं.. मूळ स्वरूप आपल सारख खच असतं विष्णू किंवा शंकर, पण त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. हा, रूपं. हो.
काय आहे तिकडे चांगलं बघण्यासारखं? म्हणजे समजा गेलं त्या साईडला तर. तुम्ही काय
नाही बघायला म्हणजे हेच आहे की, तुम्हाला मंदिरात इंटरेस्ट आहे तर मंदिर बघा नाहीतर अस फिरण्यासारखं खूप आहे, असं म्हणजे उट उटी, म्हैसूर वगैरे ज्या गोष्टी आहे, हो हो हम्म हं ह हो, म्हैसूर तर कर्नाटकात हाय हो.
आपलं आमच आहे ना, म्हणजे मागच्या महिन्यातच प्लॅन चालू होता तर अम उटी वगैरे तिकडेच जायचा, पण मग नेम काय आहे ना, ज्यांनी आम्हाला फोन केला आमचे मामाच होते, ते म्हणे तिकड च प्लॅन करू, मग नेमकं तेव्हा मिस्टरांना काम होतं, मग ते त्यांनी दुसरी डेट सांगितली, मग तेव्हा त्यांना काम होतं.
नाही तर आमचं प्लॅनिंग होतं तिकडेच जायचं फिरायला, पण मग कारणास्तव, म्हणजे पूर्ण सुट्ट्या संपल्या आणि त्यांनी जून एंडिंगला फोन केला होता. की जाऊ असं, आणि माझा मुलगा सी बी एस सी ला असल्यामुळे, शाळा लवकर चालू होत होती एकलाच. मग ते गेलं राहून, नाही तर तिकडे जायचं प्लॅनिंग होतं. हा. पण जाऊ आता, तुम्ही सांगताय चांगलय तर मंग.
छान आहे, छान आहे, हो हो हो नक्की जा.
बाकी अजून काही तिथलं असं वे म्हणजे छान खाण्याचा पदार्थ वगैरे काय असेल, म्हणजे गेलं तर खायला.
नाही, खायचं तर मग इडली डोस सा वगैरे असं मिळतो, उतप्पा वगैरे, पण तिथलं चव वेगळी असते, म्हणजे तुम्हाला तो फरक समजेल, हो. हो, त्यांचा छान असा तुपातला वगैरे असं सगळ्या गोष्टीत चांगल्या वाटतात अस, आपले इकडची चव अनं त्याच्यात, खूप फरक आहे असं, आणि एक पोंगल म्हणून प्रकार आहे भाताचा आहे तो. तो अस चांगल्या तुपातला बनवतात, ते खूप छान म्हणजे मला तर आवडला खूप गरम-गरम खायला, हम्म. चालेल चालेल हो ओके ताई हा चालेल बाय.